अल बरोबर लागतीय?
हो, हॅलो काई नाई काई नाई, तिला म्हटलं ह्ह बोलता काय म्हटलं, अअहह ह्ह तिला म्हटलं काल नाई पळाली. इही हीहीही ह्ह्ह्हह्ह तिला म्हणलं बोल म्हट अह्हह, नायतं काय? अह्ह हा, आ?
अशी
हो, जनरल नॉलेज एवढं आपल्याला जनरल नॉलेज हाय लगे, हह आपल्यापुरतं तं हाय. हो, हो हो कामापुरतं आहे म्हणा. हो, हम्म.
हं
फॉल मस्त, बरोबर आठ न आठ नऊ क मंजे
त कमी असतं कमी असतं काय मायती? ए, हाँ, नाही नाही मोबाईल जवळ ठेवायचा. जास्त दूर नगो ठिऊ त्याला हं म् हा कधी तरी रेंज कमी जास्त झाली की आवाज कमी होते.
त्या कॉ
हम्म.
कॉलमध्ये नाही आवाज आलत तरी दहा मिनिटं चालूच ठेवायचा म्हणे.
हो ना बरोबर आहे ना नाही आवाजाला तर बरोबर आहे ना मग.
तेसन.
पण तिकुण समोरच्यान चालूच ठेवला पाहिजे ना?
हा समोरच्यान तेच म्हटलं नाही मग त्याले सांगून ठेळायचं ना असं.
आता, आता मगाशी, आता मगाशी तिकून रंजनी न कट करून टाकला मग झाला का नाही राहाला का नाही कट तो? एक मिनिटे एकवीस सेकंदच राहिले तोवा हा.
ले मठून आले की नाही.
म्हणजे मग समजते बो त्यायले की काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून तो कटला बो.
हा राणी ताई ले आहे कि नाही राणी ताई पाशी दोन, तीन त्यांयले मीन दोन, तीन फोन लावले की नाही तर मागून असा फोनवर आवाज नाही येत जाय, पण तिन माहितीय का मग दहा मिट चालुच ठेवला मग चालुच ठेवत जातजाय म्हणे मले मी म्हटलं हा.
बरोबर चालुच ठेवायला परवडतेना बरोबर आहे ना.
चालूच ठेवलता तो म्हणजे रेकॉर्ड होते नाही आवाज
हो म्हणजे त्याले माहित पते की नाही बा ये याचा फोन चालू होता हा नेट चा प्रॉब्लेम आहे हा.
हा, तेसना मग.
हम्म. हम्म. दिराला म्हणे तो अपडेट करा तीथ भरा म्हणे, हम्म. हा हा फीडबॅक सर्वेहेचा फॉर्म होता तो.
हाव काय?
हा फीडबॅक सर्वे तुमची कमाई किती झाली आता पण कार्या ऍप आता अस, असं हाय त्याच्यात सगळ.
हा हा हा तेच, तेच.
हां हां तेच थक्य हा माझं जवढ जसं आहे तसं, तस सगळे झालाय तो फॉर्म.
हाव काय.
हम्म, नाही आले, आले कालपासून चालू आहे म्हणतात येन. मायाच्यावर ही आजच आला ना हा काल नव्हता मायाच्यात आज झाला.
मायाच्यावर आज आ
मा राहता जरा हम्म मक् आला ह म्यात काही काल तर काही पाहिला नाही म्हणे कोणी काल मोबाईल घरी नव्हता म्या का काल पाहिला नाही त्या मोबाईलले.
नाही मग ते कालच येलात म्ह ना ते कालच येलात काल संध्याकाळ आले ते रात्री.
हो काय. नाही मग मी काल काहीच नाही पाहिला मोबाईलच नाही पाहिला तो हे म्हणजे ऍपच नाही खोलली काल. ते नाही बाई आम्ही मोबाईल नाही पाहत.
नाही बाई मी नाही पाहत काही बारा वाजेच्या पुढे म्हणे बारा वाजेच्या
बाई आपल्याला वावरात जा लागते काय करतं मोबाईल पाहुण रोज, रोज बारा वाजेपर्यंत.
हो तू वावरत जात मला घरी असे पूर्ण घरी
हा.
म पोरगा नाही करुदेतना रात्री असा चा, र पाच वेळा कुच, कुच करते
हो बाबा लेकर उट उठतातच ना लेकर, हम्म.
हो आईकना चल बिचारी एक
आम्हाला सकाळीच ऑर्डर द्या लागते रोज, रोज. म्हणुन आम्ही पाहत नसतो मोबाईल, बिबाईल
आणि उठा लागते ना आठ वाजतापासून बाजारात.
हा, नाहीत काय.
क्लियर.
हा भांडे घसुन राहिली मोबाईल पण आहे गळ्यात
हाव काय पायव माय हो बाईचं जीवन किती हे आहे बरं.
मग... कपडे धुवायले मले अस वाटले धुवा पण ते, नाही आत आता रात्रीच नको धु कपडे राहुदे आता कपडे नाही धोवा रात्रीचे. एवढं अर्जंट थोडी आहे काही. कपडे आता रात्रीचे एवढ धुतलेच पाहिजे म्हणून, हा. बस मग उद्या सकाळी दुध टाका, हम्म. दिवस भर घामाचे कपडे राहतात ना तर धुवास वास येत ना त्याचा कपडे मागरी अस नाही नाही म बरोबर आहे ना बाजारातले कपडे भरतात मातीनं वास येते सारा. दि सकाळपासून घालून असता, हम्म.
मग तेच ना
त्यांच्या धुवास लागतात कपडे ते. हम्म, बई आल्या की काय घरी? नाही जाऊदे ना. हा ना.
हम्म.
आता काय माहित बई बाई येतात
हा. वा वा येतनी व.
पाठत नाही लायनी पोरगी म्हणे काही
हो का पाठत नाही म्हणे? नाही, हा बर हाय मग. नाही म्हटल्यान इलाजच नाही बई.
ह
हा आता पायव नाही त्याच्या तशा जाताय नाही ना तिकडे.
नाही, नाही ते आम पण ते दादा पुण्याला की नाही.
हा.
अनंत झाला म..
हा मग बरोबर हाय. एक एकटे राहिला जात नाहीना मग शेतीच, शेतीच काम आहे ना.
ते म्हणत की तू नागपूर जाय हो तुझकडे जाल नागपूरला जो
भे येती का मग नागपूरले तू?
नाही
नाही मग ते आईले ह बा
दोन तीन चाळी नागपूरला देवून काय
हा दोन-तीन साठी बरोबर आहे. हाय की नई हूं..
तेच ना
चालू दे मग भांडी घासनं.. हा
निनचा रस
बापरे! नाही तर का निदंन चालू आहे ना? हू.. उदय हो काय झाली काली गेली ती मी त्या निकिताच्या वावरात गेली ती ढोकनी.
माय तिने बिचारे आमच्या पैशाचं म्हणा लागेन बिचारे एकदार.
एका एखाद्या मंगळवारी मंगळवारी पाठव तिच्या घरीच वता. एखाद्या मंगळवारी पाठव. काय नाही आणि हं नव्याला पै सगलं का. हां. मंग मागू नका तर मग तिला समजाले पाहिजे ना. नाही मग ति आता काहीच आहे ह. घी माजे पैशे घेतले होते ह ते दलाखत मध्ये होता अर्जं. हं. हा तर बरोबर तसे तरी ते काही ना काही हे होईन ते. हो
तू दे म्हण बई आता सांगा लागे न एकदा आता ति देल दोन दिवस एखांदया दिवशी
अजच जाते ते आता, आता -आता सध्या नाही का घरी येत सध्या आता.
हू.. हू..
पाण्याच्यानं तर आता कधीही घरी येते पाण्याच्याना.
हाऊ का तिच्या आई गेली का मग.?
हाव तिची आई आता येईल ना, ते आता इथे जाते ना पंढरपूरले. पंढरपूरले ते काय दोघंजण जातात ते.
हाव का दरवर्षी
हाव का दरवर्षी जातात? हां दरवर्षी जातात ते पंढरपूरले.
यात्रा करायच्या अगदात ति पैसे न हम्म. हो.
काही नाहीन ल
बा मग घोडस काय काय बा. योकंद मंग ह मंगळवारी येतय या.
साडेशेवढा खास नाही राहात.
हं एखाद्या मंगळवारी नाई का तीला देऊन जायला पाहिजे ना.
हा प्रिंटेड शाळ्यात नन खास.
हुं.. मगत प्रिंटेड. त तसही तिले नाही का जास्त म्हणजे असं कोणाच्या पशीने द्यावने वाटत बर तिले लौकर.
नाही बाई पण असं म्हणजे कोणाचं किती
नाहीत का त कपड्याला यतील कळगाव अळगावचा. तो त बिचारा अस कावला आज. कावला पैसे मांगायला गेले की ते घरीच नाही म्हणते लेकराला सांगून देत घरीच नाही म्हणून सांग
खर व माय
ओ भगवान भाऊ ओ भगवान भाऊ जोच देते आवाज अरर कायचा भगवान भाऊ देते आवाज काहीच नाही देतच नाही आवाज. लेकर लेकर सांगतात घरीच नाही किती मुल आहे म्हणजे. तरी एक दोन वर्ष होऊन झाले असतील एकग दीड वर्ष झाला स
माझ मा पण त्या मग त्या पोरीलीची अशी सवय की नाही व आई.
नाही तर काय.
एकदा माहिती पाहूनच पोरीला सांगा लागते की नाही.
हो. हा. पण काय ते.
पैसे आहेत का.
तो तो मग नेहमी म्हणते ना तो त्या या बईसारखा म्हणते हेच नाही म्हणते. निकिताबाई म्हणते बाबा हात जोडा.
हो काय
मुसलमान मुसलमान आहे तो
हो काय
हो काय हम्म कसला आम्ही बर आम्ही घ आम्ही पण घेतो त्याच्या जवळून असं काही नाही ना
नाही की सांगा बा
हा आम्ही आता आता मी गावाला जायच्या पहिले पहिले आता पाहुन घे दोन हप्ते झाले माझ्याकडे पैसे आहे दोनशे रुपये कोणी पोटापाण्यासाठीच हम्म ते आता काही तो आता दोन हप्ते झाले काही आला नाही मी मागच्या हफ्ती मी गावाला गेली होती या हप्ती काही आला नाही तो आता पाण्याच्यान आता आला की देऊन देईल याचे पैसे हा तीनशे झालते मा दोनशे राहिले बाकी आता माईकडे ह
की नाही तो आमच्या घरी येत नाही अस वाटते माय तेईले नाही तेईले पैसे मि म बर
तस सांगाला द्याला
कमी च आहे
आत दे ना
दहा मिनटं झालेत ठेव सध्या डबल मी लावतो इकुन आता
लाव लाव जाऊ लाव ना
लावजो लावजो हो हो